हॅलो, आवाज येतोय ताई? हो, नमस्कार.
नमस्कार. बाकी काय चालले, कशा आहात.
मजेत.
अहो, ते अ. थोडं आपलं गार्डनच आहे ना, म्हणजे, आपले जे सावलीतले झाड आहेत आपले.
अच्छा, हम्.
अ रबर पॅट, अ होतय रबर. हर्बल प्लंट आहे. अ लिली आहे, लिली आहे. परत तुम्हाला सांगते, झेड प्लॅट आहे. अ लीलीचे तीन प्रकार आहेत, व्हाईट मध्ये आहे. अ याच्यामध्ये व्हाईट व्हाईट मध्ये आहे, पिंक मध्ये आहे.
अच्छा ह.
अ पिंक मध्ये आहे. परत याच्यामध्ये हे आहे काय म्हणतात. अ स्नेक प्लॅट आहे. आपला अ परत स्पायडर आहे. परत तुम्हाला सांगते ते. अ बांबू आहे, लकी बांबू. हा हा हा मनी.
ते अच्छा, हा आहो मला जे विचारायचं. तुम्हाला, हे लकी बांबू म्हणजे काय याचा अर्थ?
लकी बांबू म्हणजे, ते काय माहितीय का? तो बांबू आपल्या घरामध्ये ठेवला ना? पण तर लकी म्हणजे, त्याच काय असं नाही की. काहीचा विषय काय आहे? लकी म्हणे, त्यानी पैसा येतो. त्यांना काही पैसे लागतात का, त्या झाडायला?
मी तेच विचार करते.
आणि काय झालं, ते लकी. हा लकी बांबू हह. ह्ह्ह्ह. लकी बाबू म्हणजे काय आहे, त्याच्यापासून, त्याच्यापासून आपल्याला. ऑक्सिजन भेटतो. आणि आपल्या घराचं वातावरण. फ्रेश होतं.
अच्छा, आरोग्य पण चांगलं राहतं आपलं ना?
हो, हो आरोग्य चांगलं राहतं. त्याच्यामुळे तो लकी बाबू म्हणतात.
हो.
आणि काय झालंय, लोकांचं असं म्हणणंय कि, लकी बांबू. मनी प्लांट मनी प्लांट काही मनी, मनी प्लांट काही मनी येत नाहीत. येतात का पैसे येतात का मनी प्लांट किती नाही नाही कितीही मोठं होऊद्या घरात जी येणार आहे ते येणार आहे.
हो.
आणि ते पण एक कस आहे माहिती का हे जे आहेत ना रबर प्लांट, झेड प्लांट वगैरे हे बाकीचे बरेचसे असे प्लांट आहेत जे सावलीतले आहेत सावलीमध्ये आपण होम म्हणजे हॉल मधील पण ठेऊ शकतो आपल्या पायऱ्यांवर ठेऊ शकतो आणि त्यांनी काय होत घराच आकर्षण छान होतं. स्नेक प्लांट झाले स्नेक प्लांटचे वेगवेगळे प्रकार हे काय झालं ही घरातली जी हवा आहे ती शुद्ध करतात जे कार्बन डाय ऑक्साइड ते बाहेर सोडतात म्हणे ते घेतात ते कार्बन डायऑक्साइड आणि ऑक्सि ऑक्सिजन कंटिन्यू म्हणजे सकाळी संध्याकाळी ते ऑक्सिजन देतात फक्त म्हणजे ही झाडं ही झाडं अशी आहे म्हणून आपण काय करतोय सावलीत ठेवतो त्यांना घरामध्ये ठेवतो. आणि बाहेरची म्हणजे आपण कसं गुलाब वग गेरे हे बाकी छान आहे हे अपराजित आहेत म्हणजे हे अ नाही का आपण कसं म्हणजे शो साठी शो साठी म्हणजे त्याची कसं पूजेला वगैरे अ फुलं आपल्याला घेता येतात म्हणजे तुम्ही का अ रोज दहा रुपयाची किंवा पंधरा रुपयाची फुलं घेण्यापेक्षा आपल्या गार्डन मधले फुलं आणि कसं असतं गॅलरीमध्ये चार झाडं असल्याच्या नंतर चार पाच झाडं असल्यानंतर अ थोडसं वातावरण चेंज होतं.
अच्छा! हम्म.
हां वातावरण चांगलं फ्रेश होऊन जातं चांगलं होतं. आणि घरामध्ये म्हणजे झाड अस क्लीन म्हणजे वातावरणच चांगलं निर्माण होतं अस तुमच्या तिकडे तर खूप छान परिसर आहे त्याच्यामुळे काही विषयच नाही.
हो आमच्या इकडे सगळा डोंगराळी भाग आहे.
हो हो.
हो आमच्या भागांमध्ये म्हणजे फळ चिकू, सीताफळ, जांभूळ करवंद हे भरपूर प्रमाणात येतं.
हो हो हो आणि आता उन उन्हाळ्यामध्ये खूप करवंद लागले असतील ना?
हो पहाडी भाग आहे ना मग इकडे भरपूर राहतात.
हो ना.
पहाडी भागांमध्ये हो आणि ते पहाडांच च्या आजूबाजूमध्ये गावं असतात ना मग ते पहाडावर आता समजा एखादा आपण दोघं मिळून जर थोडं फिरायला गेलो कुठे मग आपल्याला एखादं करवंदाचं झाड दिसलं. मग आपण दोन चार करवंद खाल्ली आणि बिया तिथेच फेकल्या. तिथं फेकल्यानंतर परत तिथंच रोप उगत आणि जंगलातले लोक काय करतात म्हणजे प्रत्येकाची ही खायची वस्तू आहे, मग प्रत्येकाची आवड असते. मग थोडीसे फार करवंद तोडून मग चालता चालता पण करवंद खाता, मग ते बिया असता मग ते खाली फेकून देता. म्हणजे ते झाडं उगत गेलेली अशा प्र्रमाणे एवढ्या प्रमाणात झाड झालेली आहेत अशी कोणी लावलेली नाही बर का त्यांना
हो हो ना नाही ते वातावरणच तिकडचं थोडस वेगळं आहे आणि त्यामुळे ते झाड बिया पडल्या तरी आता काही काही ठिकाण तुम्ही सांगा उष्ण भागामध्ये अ जसं विदर्भ मराठवाडा वगैरे आहे आणि त्या भागामध्ये तुम्ही बिया टाका किंवा बिया लावा
हा हा
बिया लावल्या तरी सुद्धा येत नाहीत
अच्छा हा
हो असं होतं म्हणजे काही काही भागामध्ये आहे तसं तुमच्या तिकडे जसं म्हणजे सहज पडलं तरी पाण्याचा भाग असल्यामुळे ते उगून येतात तेवढी दाट झाडे होतात तसं आता आपल्या इकडे पण कसं माहितीय का आता अ काही शहराच्या भागामध्ये गावाला गेलो फ्रेश वाटतं गावाला गेलो भरपूर झाडे आहे घराच्या आजूबाजूला पण आहेत आणि म्हणजे नाही का निसर्ग गावाच वेगळ आहे पण आपल्या शहराला अ घरामध्ये हिरवी झाडं घरामध्ये दारामध्ये गुलाबाची झाडं चार पाच गुलाबाची झाड अ वेगवेगळी झाडं नाही का शो ची वगैरे झाड झाड अशी वेगवेगळी झाडं नाही लावली नाही ना तर मजाच येत नाही
नाही ना जावत आणि इकडे कस झाड भरपूर आहेत आमच्या भागात
हा हा हा
आणि पाण्याच्या जर सुरुवात झाली ना मग पाणी वीस वीस पंचवीस पंचवीस दिवस बंद नाही होत सतत चालू राहतो पहाडी भागांमध्ये आणि कसं आहे हा जो पहाडी भाग आहे ना इथं जर पाऊस पडला तर डोंगरा ती जी खडक असतात ती पाणी धरून ठेवतात म्हणजे मग आप आपण कुठलीही बी फेकली तर ती झाड निर्माण होतं तिथं हम्म म हे कारण आहे तिथे पहाडी भाग असल्यामुळे आणि जास्त उष्ण ऊन जरी पडत असेल तर मग कुठे ना तरी डोंगराच्या आडमध्ये सावली पडते
सावली पडते हो हो
हो मग ते झाड जळ जळणारच नाही शक्यतो पण जगून जातं असं म्हण मोठं होतं आणि ते फळ देत मग आपल्याला
हा हा हा हा हा नाही म्हणजे हो ना म्हणूनच मग झाड तिकडे जास्त त्या साईड ला झाडं जास्त आहेत त्याच्यामूळ पहाडी भाग पण आहे आणि झाड पण भरपूर आहेत
हो भरपूर झाड आहेत चिक्ू पण आता आमच्या नारायणी मध्ये सुद्धा नारळाची झाडं आहेत सीताफळाची आहेत लिंबाची मोठी मोठी झाडं आहेत दारात सुद्धा एवढी मोठी े मोठी झाड आहेत
हो ना
हम्म शहरात कस जागा कमी असल्यामुळे
हो शेहरात जागा कमी हो शॉर्टेज जागा म्हणजे ते काही काही अ काही काही तर फ्लॅटमध्ये राहतात फ्लॅटमध्ये राहिल्याच्या नंतर त्यांना तर अ जागाच नाहीये जसं आपण थोडसं आपलं स्वतःच असलं किंवा नाही का खालीवर खाली असला आपल्या जमिनीवर जमिनीवर असल्या तर जमिनीवर कसं दारामध्ये आपण चार कुंड ठेवू शकतो.
हो.
कुंड्या का होईना चार ठेवू शकतो किंवा एक दोन झाडं लावू शकतो, दारामध्ये खाली झाड खाली घर असल्याच्यानंतर. पण वरती हवेत तरंगणाऱ्या घराच्या घर गज जे राहतात म्हणजे कसंय त्यांना ते गॅलरीमध्ये झाडं हॉलमध्ये झाडं अशा प्रकारात झाडं लावावी लागतात सगळ्यांना आणि अ त्याच्याशिवाय अ हे नाही ना रस त म्हणजे नाही का झाडांमध्ये जे आहे ना, ते मन प्रसन्न होतं झाडं घरामध्ये असल्याच्यानंतर निसर्गच तयार होतो एक.
अच्छा हम्म छान वाटतं, झाडं घरात असतात किंवा दारात जरी लावली ना
खूप आवडतं झाडं घरामध्ये म्हणजे असं लावली ना कि छान असे वेगवेगळे मी आ मैत्रिणीकडं जाते ना वेगवेगळ्या ठिकाणी इतकी झाडं पाहते काही काहींच्या फ्लॅटमध्ये हॉलमध्ये वगैरे कशी लावलेले असतात, ते निगा कशी ठेवतात? आणि म्हणजे त्याला ते झाडं लावायची म्हणजे एवढी सोपी पण नाही, त्याला पूर्ण नाही का निगा पण ठेवावं लागती, त्याला खतं तयार करावं लागतात घरच्या घरी आपल्या. हम्म थोडी थोडी घालायची आणि काय होतं आता आपण समजायचं हे सगळं आपला कचरा वगैरे म्हणजे नाही का सगळं वेस्टेज भाजीपाला तो आपण फेकून देतो कचऱ्यामध्ये. अ हो म्हणजे नाही का सुकलाय भाजीपाला सुकला मिरच्यांचे रोजच्या जीवनामधले मिरच्याचे देड झाले टॅमोटेचो काही साली झाल्या टॅमोटोचे, कांद्याच्या साली झाल्या फल फळांच्या साली झाल्या, केळांच्या साली अ नाही का म्हणजे भाज्यांच्या, काड्या मेथीच्या काड्या. पालक भाजीच्या काड्या आपण जे फेकून देतो जे वेस्टेज आहे आपलं, जे फेकायचंय तर ते आपण काय करू शकतो, आपण त्याचं खत तयार करू शकतो, हे काय मो ठ्या बादलीमध्ये घेऊन बकेटमध्ये घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडी माती टाकायची, त्याच्यामध्ये ते टाकायचं आणि रोज थोडी थोडी त्याच्यामध्ये नाही का जसं आपण टाकतो तशी थोडी थोडी एक मुठमुठ माती पण टाकायची त्याच्यावरती. जेणेकरून ते कुसतं त्या मातीमध्ये आणि किंवा असं डायरेक्ट असं तू उघड्याऊ ठेवलं ना?
हम्म हम्म.
उघड्यावर उघड्यावर उघड्यावर जर ठेवलं ना तर काय होतं अ ते ना म्हणजे असं हे होऊन जातं कुसतं म्हणजे सडतं ते सडतं वास हा वास येतो त्या चा. मच्छर होता त्याचं, पण माती जर टाकली ना तर ते सुकत चालतं त्यानी ओलं होत नाहीत, मच्छर होत नाहीत, वास पण येत
हो छान माहिती मिळाली आ ताई. तुमच्याकडनं छान माहिती मिळाली, मला एक खताची माहिती नव्हतं बरं का मला.
हम्म. चालेल बोलूया आपूण नंतर धन्यवाद.
हो धन्यवाद!